हॅलो
हॅलो
हा बोला के ओ
हा ते मधीच मघाशी कट झाला
हा हा
हा चालते तेच बघू आपण ट्रीपच ते मुलांचा विषय निगला नय त्यात
तोय.
हा ते कस त्यांना सोडायचं आणायचं दिवसभर हेच चालू असते माझं काम त्यामुळ वेळ मिळत नाय कुट मला कशाला
जाऊद्या आपल्याला काय करायला मिळालं नाय त्यांना तर करायला मिळालय म्हणून त हे द्यायचं करायला आपण पण
होय होय कराल द्याय त्याच्याबद्दल काय नाय तो कोणती पण परीक्षा येवू दे भरतोयचं तो मी जरी गेलो भरयला म्हणजे मला वेळ नसेल शाळेत वगैरे जायला कधी तर आजोबा नाही तर पप् पप्पा गेले की नाय सोडाला मग त्यांना हा बाबा हे परीक्षाला पैसे भरा लगेच जाऊन पहिला लगेच आ नाय तर पप्पा घेऊन लगेच फी भरून येतेयेस तू लगेच
होय. बघितल की मी तुमची मुलं छान दिसत्यात.
हायेत चांगलेयेत हा हा हा नाय आ हे करतात ते लय मोठा आहेे तो सगळ्यात म्हणजे भाग घ्यायला बघतोय सगळ्यात पुढं पुढे जातेय सगळ्याना हे जे नी हे करतोय बारका पण तसचंये खरा त जरा लहान हाय नय अजून त्यामुळे एवढं काय हे नाय म्हणजे तरी पण तो सगळ्याला हात वगैरे वरती करत असतोय मी घेतो मी घेतो करत हम्म खरं अजून त्याला हे नाय एवढं अनुभव वगैरे काय नाही ते मोठ्याला कस आता जरा सराव झाला पहिली पाासून आता तिसरीत गेलाय. भाषणात वगैरे सगळ्या असतोय पुढं आता हे बार क्यान आमच्यात बोधकथा घेतलाय पररीपाटाच आणि गुरु पौर्णिमेच भाषण आणि दिल्यात त्याला टीचरांनी खर लवकर करनच झाल्यय वही घेऊन बसते थांब ग मी करालोय हा वाचतून काढतय फक्त लवकर देत नाही मोठ्याला कस आमच्या तोंडी जरी सांगितलं तरी पण तो लगेच लक्षात ठेवतोय. बारका आमच करायला बघत नाही लवकर कर कर हा करणार आहे ग मम्मी जरा थांब हा. करालोय. की वही घेतल्या की, असं करायचं. असं चालू असते. आता हाय अजून एक, दोन, तीन दिवसानंतर परिपाठ
हा
हं. मोठ्याला कस जरा जरी आता सांगितले फक्त,
एकेकांचं डोकं हलक असतय लय लगेच कळतय त्यांना एकदा सांगितलं की.
होय. आता मागच्या पंधरा ऑगस्टला बघ अ भाषण करणार होत. हा मग वेळ नव्हता आमच्याकड म्हणून केला नाही. मग हा कस काय. तरी बी भाषण करतोय. मग ते मामाच आणि त्याचं कस स्टेटस लावायला घेत्यात शाळेत वगैरे भाषण असलं की दे म्हणून, म्हणून आणि बरोबर ते पंधरा ऑगस्ट त्याला काही त्याला भाषण दिलं नव्हत. त्या मामान कॉल केलाय की. हा त्याचं भाषणाचा व्हिडिओ पाठव गं. स्टेटस लावायला बरं म्हणून, मी म्हटलं नाही त्यानं केलं. केलाच नाही. म्हटलं ह्या वेळेस काय पाठवू म्हंटलं. का केला नाही म्हटलं? नाही म्हटलं त्यान घेत. घेतला नव्हत म्हटलं त्यावेळेस म्हणजे त्यालाच किती चान्स द्यायच म्हणून सरांनी दुसऱ्यांना दिलता म्हटलं. ह्यामुळ केला नाही म्हटलं. मग बरं. म्हटलं थांब म्हटलं तुला एक, दहा पंधरा मिनिटात पाठवतो. म्हटलं त्याला सगळं सांगितलं मी व्यवस्थित म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणजे, काय काय आहे. अस काय काय सगळ सांगितल त्याला त्यानंतर लगेच त्यांन ते एक-दोन वेळा माझ्याकडं म्हणून घेतला. ते लक्षात ठेवला. शाळेचे ड्रेसेस होतात. तसाच बाहेर इथे वरती आपलं म्हणजे टेरेस वर तो उभारलाय आणि सगळं म्हणजे म्हंटला व्यवस्थित झेंडा बिंडा घेतलेला हातात. त्या साईडला छोट्या दोघांना पण पाठ झालं सोड लगेच. खरं लक्ष दिलं तर होते. आमच बार क जास्त लक्ष द्यायला बघत नाही. नुसता खेळ पाहिजे त्याला मग लगेच एक केला त्यांना.
नाही तर नाचता, तर अभ्यासात हुशार असतात. एकेकजण खेळात असत्यात. एकेकांना अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काहीतर आवडतं लय.
हा मग त्याला कसं आहे. एक तर योगा आणि डान्स असं आमच्या बारक्याला आवडते.
हा.
हं, तो कंटिन्यू त्यातच असते. डान्स योगा आणि खेळ त्याला तो एकटा जरी अस त्याला मोठा भाऊ नसला तरी पण चालते. एकटा खेळत बसते तो दिवसभर आता लहान गट मोठ्या गटात कसं दुपारी दोन वाजता शाळा सुटत होती. दोन ला आल जेवला कनी तो कंटिन्यू वर खाली एकटाच असं गाड्या घ्यायचं. काहीतरी बॉल वगैरे घ्यायचं कंटिन्यू खेळत बसायचं. ओरडून ओरडून त्याला झोपायला सांगायला लागत होतं.
होय.
हं तसं नाही मोठ्याला आमच्या सगळे पाहिजेतच. भां हा दोघजण एकत्र पण पाहिजे आणि भांडायला पण पाहिजे.
आम्ही पण होतो. तेव्हा शाळेत डान्स करण्यासाठी चित्रकलेला तेवढं पुढं असणार कारण आम्हाला डान्स आणि चित्रकला आवडते ते. आमच पण असं स्पर्धा परिक्षेत कधी गेलो नाही. आम्ही पण ब्रेंड डेव्हलपमेंटला तेवढं होतं बघा मी.
होत का. आता कसं आता सगळं निघलेलं आहे त्यामुळं,
आता तर आमच्या पेक्षा एडवान्स झालंय सगळं
होय. तेच कि आहे चांगलंच आहे सोड ते. आणि पूर्ण वर्ग कसा स्कॉलरशिपचा असल्यामुळे सगळी मुलं विद्यार्थी हुशार आहेत. एक बिना स्कॉलरशिपचा आहे आणि एक स्कॉलरशिपचा वगैरे असा आहे स्पर्धा परीक्षेचा.. हं त्यामुळे जेवढं करतय तेवढं करा म्हणायचं.
होय, म्हणजे वर्गात मिक्स बसवतात होय?
नाही, नाही फक्त स्कॉलरशिप म्हणजे स्पर्धा पऽ चा वर्ग वेगळा आय.
हा, हा हा
हां, आणि एक असं बिन स्पर्धा परीक्षा वगैरे, अस रेग्युलर मुलंऽ फक्त शाळेचा अभ्यास वगैरे करणारे, तो एक वर्ग असा आहे, म्हणजेऽ एका वर्गाच्या दोन तुकड आहेत,,, हां.
हम्म,, चांगलायकिऽ
चांगलंय होय.
मग पहिल्यापासन त्याला सेमीला घातला नाही,, काय? कसं?
नाही, नाही सेमीला घातलोच नाही,, आ म्ी, मराठीलाच घातलेलं आहे त्याला. खरं आपला इंग्लिश विषय हायत, आणि त्यांना इंग्लिश पण येतेच, शिकवतात शाळेत इंग्लिशऽ इंग्लिश हा विषय कंपल्सरी आय,, आणि इंग्लिश पण त्यांना लिहिता, वाचता, बोलता येतय. त्यामुळे सगळंच होऊन जाते नाही त्यात करतोय अभ्यास वगैरे करते आता ते सांगितलं काय भाषण एक, दहा, पंधरा मिनिटात सांगितल्यावर त्याने लगेच स्पष्ट व्यवस्थित बोलला मग तिथे माझ्या भावाला पाठ ठेवलं, मग त्यांना स्टेटस लावला, मग मी पण स्टेटस लावला की ऑन द स्पॉटऽ म्हणजे, काही तयारी न करता ऑन द स्पॉट केलेलं भाषण म्हटल्यानंतरऽ सरानी आणि हे मागितलेत विडीओ. अओ हा छान म्हटलाय की, असं म्हंटलं त्यांनी घेऊन तो ग्रुपला टाकून, पुन्हा आपला स्टेटस लावूनऽ झाले रिकामी,, ह,, असलेच,, म्हणजेऽ तू करतोय,, छोट्याला काय नुसतं, आमचा डान्स, योगा, आणि खेळ. करतात, दोघं पण करतात, नाही असं नाही. म्हणूनच म्हटलं की ते दोघं पण ट्रीपला येतील,, दोघांच पण म्हणजे तेऽ जरा फिरल्यासारखं पण होतय नाही,, कारण कंटिन्यू शनिवार, रविवार पण त्यांना क्लासमध्ये घालायला लागतय. जावं लागतय त्यामुळ,,, हां. त्यांना पण तेवढे एक, दोन दिवस कुठरी फिरून आल्यासारखं होतय,, आम्ही काय आता सुट्टीतन फिरलंयसऽ खर म ते आता कंटिन्यूऽ हां,, मग नंतर लास्ट लास्टला कस, एक्झाम जवळ आली क नाही,, आजी बात सुट्टी देत नाहीत. घ्यायचीच नाही म्हणतात,, मग शनिवार रविवार पण, कंटिन्यू चालूचऽ त्यामुळं म्हटलं शनिवार, रविवार आताच,, म्हणजे ऽमुलांना जरा सुट्टी. मिळेल,, नंतर मग मॅडम देणार पण नाहित. वेळ हाय तो पर्यंत जाऊन येता येतय,,, हं,, नाही. होय, होय, चालतय,, जेवण झालं का नाही?
जेवण नाही,, आताच,, नंतर करायच बागाय,, दिड वाजताऽ
हा, हा, हा चालतय,, आता आमचं ते ऐकलंय, आणि मला म्हणालाय, मम्मी मी पण येणार आहे ट्रीपला. खरोखर ट्रिपला चाललाय काय? मी म्हणल,, होय जाणार आहे की. कधी जाणार हाय विचाराय लागलाय,,, मग म्हणतोय आम्हाला शनिार, रविवार सुट्टी असली,, तर टीचरां वगैरे सांग. तुझ तू, आणि मग घेऊन चल, आम्हाला दोघांना पनऽ
सोमवारी दुपारी किती वाजता सुटत्या तुमच्या मुलग्याची शाळा?
कधी?
अऽ सोमवारी.
सोमवारी संध्याकाळीच शाळा सुटत्या आमची.
दोन्ही पण.
दोघांची पण.. आता कस हा लहान मुलगा आहे. तो पण आता पहिलीला गेला ना ह्या वर्षी
हा हा हा
त्यामुळं आता दोघांची टायमिंग एक झाल्या
हा हा
सकाळी गेलीत की संध्याकाळी एक पाच वाजता आणि चेसला बसणाऱ्यांची मग, सहा वाजता आहे अजून मग तो लहान मुलगा आहे तो बसतोय म्हणायला लागलाय योगाला खर म्हणजे दोघांची टामिंग मला व्यवस्थित मॅच होणार नाहीय म्हणजे ह्याला पावणे सहाला ह्याचा क्लास सुटणार. पुन्हा त्याला पावणे सहाला घेऊन जायला पाहिजे. असं आहे हम्म मग दोघं ह्याला आणायला जायचं का ह्याला सोडायला जायचं असं हा प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे त्यामुळे एकट्याचं कंटिन्यू पहिला करायचं एकट्याच संपल्यानंतर मग दुसऱ्याला घालायचं असं चालूय डोक्यात तर बघू आनी कसं? काय काय हुतय, आणी
तेच म्हनलं, जर मी गावात आलो तर सोमवारी भेटलो असतो नाई
हम्म हम्म चालतय की बघूया.
हमं.. चाल
हम्म,, वेळ असला तर मला, मग मी येईन कॉल करते तू कधी येणार मला कॉल कर म्हणजे त्यावेळेस मी ल्यानंतर ती जर असेल तर मग मी येते भेटायला
हम्म चालतेय की
हा हा चालतय
आणि काय मग काय केलाय जेवण
जेवण काय आपलं रेग्युलरच की आमटी भात... गवारीची भाजी, चपाती
हा..
हम्म सांडगं
हम् उद्या स्पेशल असणार पोर सुट्टी आहेत म्हटल उद्या
हा उद्या मग नाश्ता वगैरे काय तर वेगळं करायला लागते जेवण वेगळं हा नाश्ता तर पोरांना आमच्या रोज असतय.
हम्म
हम् खरं रविवार चा आणि जरा वेगळं काहीतरी पाहिजेल असते मग डब्याला पण वेगळं काहीतरी घेऊन जातात. क्लासला पण जाताना डबा द्यायलाच लागते ना इतक्या वेळ तीन, चार तास थांबाय लागते त्यामुळे
हम्म.. लांब काय घरापासून जवळ आहे क्लास
हम्
ला लांबा क क्लास जवळ आहे म्हणल
जरा लांबच आहे लांबच आहे जरा एकदम पण जवळ नाही एकदम पण लांब नाही एक म उदम अंतरावर असेल का हच्यात आहे म्हणजे चांगलं आहे चांगलं शिक त्यामुळे घातले जवळ पण भरपूर नाही त्या मॅडमच्याकडे गेल्यास मग आणि जरा त्या पर्सेंटेज त्या वाढल्या त्यामुळे तिथे घातलय म्हणजे त्या अगोदर मॅडम शाळेतच होत्या त्यांना सरकारी लागल्यामुळे त्या दुसरीकडे गेल्या मग सकाळी, संध्याकाळी असं क्लास वगैरे घेतात. मग चांगला आहे त्यांच्यात संख्या पण भरपूर आहे मुलांची आणि शिकवतात पण चांगलं त्यामुळे त्याला तिथं घातले हम्म छोटा दुसऱ्याकडे होता मग त्याला पण आता ह्या वर्षी त्यांच्या जवळच घातलेलं आहे. दोघांना वेगवेगळेकडे सोडायं म्हटवर जत नाही ते
होय होय चालत
त्यामुळे दोघांना वेगवेगळीकडे घातलेलं आहे सांगते
होतल